हॅलो, काय चाललंय? चा झाला. तुझा?
नाही.
हं हा हा.
हम् तेच म्हणलं, मगाशी मिस कॉल पडल्याल बघितलो आता म्हणलं कॉल करूया, बोल की रे.
काय चाललंय म्हणलं बघूया.
काय नाही अमृत्युल्य चहा प्याय लागलोय येतोस प्यायला.
येतो की.
हम.
हा आज अमृत्युल्य.
होय.
स्पेशल
आज स्पेशल कधीतरी स्पेशल पाहिजे की दररोज काय ते कंटाळा येतोय दररोज त्योच त्योच चहा पिऊन. पाठवतो की.
हम पोस्टान. काय आई पसनं. बरं.
हा कधीतरी य करूया एवढं काय त्यामध्ये.
बरं येतो की.
म
काय नाही ब निवांत चालूयं.
हा.
कुठली?
हम्म आवरली तुझी.
आवरली आवरली.
का नाही जॉबला?
गेलतोय गे, जागा नाही म्हन आलो.
हां-हां-हां
हम्म, म? काय जालूआय आणि?
काय नाई, काय आता सगळीकडं मंदि चालूआय आणि काय करायचं?
व्हय, व्हय.
हम्म
हम्म
जेवढं हे करल तेवढं कमीच आय.
व्हय, बरोबर आय.
आत्ता कसं झाले, इंटरनेट चय काय म्हणत्यात ते, पहिला म्हणत नव्हतीत काय संगणक. युग आले तसं, तसं कॉम्प्युटरचं युग आले आत. होय
हम्म त्यामुळं सगळी कामं गेल्यात.
त्यामुळं आता कामं नाहीत.
कामं नाहीत आता जास्त.
हम्म
जे आहे त्यामध्ये समाधान मनाला पाहिज.
व्हय.
हम् काय ब काय तर आता मध्ये आयटी क्षेत्र हे ते होतं आता, आता ते पण आता ट्रेंड बंद झालाय.
आता ते पण नाही.
होय
जास्त शिकल्यात ती घरातच आहेत बघ आता सध्या. काय करायचं? होय म्हणं काय तर जिम वगैरे जॉईन केलायस म्हण तू?
होय म कराय पाहिजे.
ओय बाबा. हेल्थ इज वेल्थ. होय तब्येत करायला पाहिजे कि बावा. मग काय काय करतो डायट? वगैरे
डायट अजून काय जालू कराय नई. वरवरचंच खाय त चालू कराय सोमवारपासनं, उद्या जायचं डायट आणायला उद्या.
होय, कधीपसनं जॉईन केला मजी?
सोमवार झाला आता आठ दिवस झालं.
हां-हां-हां-हां
हम्म-हम्म
मग काय आता बेसिकच कराय लागलायस वय वायाम.
नाई मिक्सच मारालोय. आता सोमवारपसनं रेगूलर कराय.
हां-हां-हां-हां, मग काय विषय नाई. हो मग काय आता तू बॉडी बिल्डर होतोस.
होय आता बॉडी बिल्डर आता हेच्यात. हिंद केसरी. महाराष्ट्र केसरी. तेच्यात जाणार आहे.
होय.
हम्म.
मग काय निवांतच आहे की.
व्हय.
हा बसलोय अजून. काय नाही बग. काय नाही बघ निवांत हाय. निवांतच हाय आता. सध्या तरी काय हे तेन जॉबच काय विषय. एवढा काय.
मग घरातच असताय काय?
होय. घरातच आहे आता आता काय बाहेर आठ तास काम करायला लागतय, मग घरात येऊन करायचं, जा ऑफिस ला जाताना करायचं,
हम पण
होय
तेच तर
ह आता काय मुलगी लहान आहे त्यामुळ जमत पण नाही करायला.
काय हम् लहान मुल असले की जमत नाही.
होय काय काम पहिला के करत होतो अकाउंटिंगच
हा
पण आता सध्या बंद आहे ते.
कुठं करत होता?
आा
कुठे?
कुठ आपल्या हितच की जवळपास करत होतो. हम्म दहा- पंधरा किलोमीटरच्या अंतवरवर हाय तीत करत होतो, पण आता लग्न झाल्यापासून काय नाही विषय आणि आता मुलगी असल्यामुळ कसं तिला दिवसभर सांभाळायचं. हे -ते त्यामुळ ते काय कामाच नियोजनच लागना दिवस त्याच्यामध्येच जातोय माझा सगळा
हम्म बर ते पण हायच
होय-
चालू आहे आपल-
होय- ते आता आज काय फ्री वगैरे आहेस वाटतं -
आज जरा काम लवकर सपलंय- अ आवरायच आता-
होय कामाच काही जास्त लोड नाही होय-
लोड आता नाही म्हणजे जागा नाही म्हणून लोड वाढणार की आता- जागा झाली कि लोडवाडणार-
हा -हा
सहापर्यंत असतय काम-
हा -हा मग काय इंटरेस्ट तुम्हाला कशामध्ये म्हणजे कुठल्या कामात म्हणजे असं मला- काम जमते किंवा काय-
कशात म्हणजे
तसं नाही म्हणजे जॉब करण्यात का बिझनेस करण्यात-
सगळ्यातच इंटरेस्ट आहे.
हा -हा
हम-हम-
बिझनेस कुठला तुम्हाला म्हणजे- एक्सपिरियन्स आहे किंवा काय?
एक्सपिरियन्स कसला नाही अजून?
हेच की म्हणजे कुठला एक्सपिरियन्स हाय का नाही तुला? कामात वगैरे. ते आदे म्हणजे आता समज इथ असं असं जॉब करतोय,
कधी घालू शकत नाही.
हम्म.
हम्म असाय.
ह-ह हाय म्हणजे कपड्याच मना किंवा इलेक्ट्रिकल वस्तू वगैरे.
तस काय नाही. ते शिकलय, पण एव ड हे नाही.
हम्म फक्त रिपेरी हा-हा.
फक्त रिपेरी
हां हां.
होय.
मग काय नाही बघ, हाय बाबा. निेवांतच की आता. होय. काय घरातली कामं संपत नाहीत मग, सगळं आवरसपर्यंत दहा, अकरा वाजत्यात. इथन पुढं सगळं मग झोपायचं म आणि सकाळी उठायच, तेच रुटीन चालूय.
बरोबर हाय कि ओ. केलंच पाहिजे.
होय, कामाशिवाय काय नाही आणि आता कसं झालय मुलांच्या पण, नोकऱ्या एवढ्या ह्याच नाहीत रे, शिकून घरात बसल्यात आता काय-काय लोक असं झाले. आता मुल भर पूर शिकल्यात. त्यांच्या मानान त्यांना एक जसा आहेत तस नोकरी भेटना, म एक्सपिरयन्स म्हणत्यात पाहिजे. तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय काय, मग कोण तर नोकरी दिल्याशिवाय कसं एक्सपिरियनस भेटणार? असं पण आहे. आणि विषय असा झालाय की, जे शिकल्यात त्यांना भेटना आणि जे जॉब करत-करत, नाही-नाही जे जॉब करत-करत अ म्हणजे शिकत होतीत, त्यांना नोकऱ्या भेटा लागल्यात आता कारण त्यांनी ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतल्यात नाही.
होय.
असं झालंय.
एक्सपिरियंस असाय पाहिजे की.
एक्सपिरियन्स शिवाय काय नाही. तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जावा. एक्सपिरियन्स तुम्हाना पाहिजे. तुम्ही किती भले शिका, पण त्याला एक्सपिरियनस पाहिजे का नको असंय. हम्म, अनुभव पाहिजे.
बरोबराय.
असाय. जेवढं तुम्ही एक्सपिरियन् घेचीला तेवढं तेवढ्या लेवलच्या आता नोकरी तुम्हाना भेटणार. होय.
मोला आपल्यासाठी पण.
हं तू पण कुठे ट्राय केलास का नाही जॉब साठी वगैरे?
नाई.
हम्, करतील क नई कुटं तर म्हणजे तेवढंच तुला हे झालं असता ना.
नाही करायला.
हम्म ह आता सध्या हा ते लोकलचच करा लागलात ना.
होय ते पण शिकायचच जाणार.
हा हा हा.
हम्म.
हां त जे हाय ते ग करायला तर पाहिजे सोड.
होय.
हम्म नवीन नवीन आता बघायचं. कुठलं तर म्हणजे बाबा आपल्याला कायम स्वरूपी. कायमस्वरूपी काम असल्यालं बघायचं कुट् म्हटल तर नाही तर हे तू करतोसच.
हे कायमच रोबी जाईे मग. हे आता जागा नाही म्हंटल्यावर तिथं काय बसायचं जाऊन.
ते तर आहेच की. ह.
कायन झा आपल्याला घरात आलो काय आणि तिथं बसलो काय पगार पडणार आहे ते पडणारच आय.
होय ते तर आहेच मग सुट्टी कधी असते मग.
सुट्टी नसत्या, सुट्टी घील तवा.
हां, टोटल आठ सा आठ तास काम करायचं काय?
हम्म होय.
हम्म हम्म. म काय विषय नाही.
हो चाहा झाला का नाही.
चा झाला मगशी सांगितले की चा झाला मनून. झोप नाही आज झोपलंच नाही. आ कामच आवरलं नाही त्यामुळे झोपच झाली नाही माझी.
बर.
हम्म.
बर
आता चहाच टायमिंग चार ला साडेचार ला म्हणजे चहा प्यायचं तिथं पुढं आवरायचं. घरातली कामे. मग हे करायचं.
घरात काय असत इतकी.
होय पुरुषांचं कस एक काम केलं बाबा झालं. हो लेडीज च कस घरात. कस पण करायच एक जर बाहेर जर जॉब करत असला बाहेर च पण त्या मध्ये मुलांचा अभ्यास. अभ्यास घ्यायच येते आहेच क दिवस त्याच्यामध्येच निघून.
मग पुरुष काय अभ्यास घेत नाहीत.
एक एक घेत्या सोड एक एक जण घेत्या. पण सगळीच घेेतात कुठं अभ्यास पोरांचा.
सगळ्याच बहिग घरातलं कामं करतात असंय.
करतातच कि सगळ्यात लेडीज घरात काम वगैरे करून.
मग सगळ्याच बाय का बाहेर कामाला जायचं तसंय पण नाही नाही.
आता मुलं वगैरे झाले असली तर जात नाही नाहीतर काय आता तुला खरं सागुका काही शंभर टक्के मधले नाही नाही म्हणता ऐंशी टक्के तर बायका कामाला जातातच.
ते काय परिस्थितीवर आहे ते जा ना परिस्थिती तशी असली तर जायच पाहिजे.
परस्थितीचा पण विषय परिस्थितीचा. पण विषय नाही परिस्थितीचा पण विषय नाही येत त्याच्यामध्ये. विषय येत आपलं म्हणजे शिकलेले पण असतात काही ठिकाणी. परस्थिती पण आहेच. पण शिकल्याला पण असत्यात आणि त्याचा काही तर उपयोग व्हाव म्हण पण जाते आता असं पण आहे ना.
हम ओके व ह पाहिरी.
आस हाय.
होय बरोबर हाय. सगळी मिळून केलं तर हुणार.
होय, सगळ्यांनी मिळून केलं तर हुतय सोड. प्रगती पण हुतिया आणि घर पण व्यवस्थित चालत या असं पण आहे. आणि आपलं मेंदू काय म्हणतात ते मेंदू कार्यरत पण राहायला पाहिजे रे
हय मेंदूला काम पाहिल
हे तर आहेच